हॅलो.
हम्म, काय कराल्यास?
काय नाही बघ, बसलोय तू?
मी पण बसलोय बघ आत्ता चहा पिऊन. तू पिलीस काय चहा? हा हा थांबतो दोन मिंनट, आता येतोय काय?
हा बग.
हॅलो आवाज होतोय काय?
हा येतोय बोल.
हम्म, हम्म, चहा पिली नाहीस होय.
काय खाल्यास, नाही.
काय नाही आत्ता वरलं, म मामातेन गेलीत आता.
हा, हा
मग बसल्यालो टीव्ही बघत, सिरियल लावलेली, म सिरियल बघत बसलेलो.
हा, हा.
बाकी काय नाही बग, निवांत हाय.
इतक्यात झाल होय सिरीयल बघून.
हाईच, चालू हाय बाई सिरीयल बघायची. मी बघना घरातली बघत बसल्यात. लई दिवस झाल बघितलं नाही आग काल पण बघितली नाही, परवा दिवशी पण बघाय नाहीं ती रोज असते नई आम
हा, हा, हा.
त्यामुळं.
आणि काय. पाणी नाही अगं, असं वाटायला काय दुष्काळ भागातच का रा पाणी नाही म्हणलं, दुष्काळ भागात राहते कसे आता. अजून पाणी आलेला नाही, काय सांगून पोटात दुकालय म्हणून बसलोय. वॉशरूमला जायला पाणी नाही, अस पाक दुष्काळ भाघात आल्या सारखं वाटायला लागले.
काय नव्हच. घर मालकाला मालक हाय काय का नाही त्याला जाऊन सांगायचं गं.
अगं तेच चालेय ग ते तर नाहीत नाही ते बाहेर राहतात ना पम त्यांना कॉल करून सांगितलं तरी. होय तेच की त्यांना कॉल करून सांगितलं बघूया आता.
तिथं बसणारा आणि त्यामुळं,
आणि काय म परतीला कॉल केला होतेस का नाहीस हॅलो! श्वेते हॅलो! हॅलो हॅलो
हॅलो!
बोल की ग नेटवर्कर प्रोब्लेम आहे काय.
नाहीय अग आहे की मला नेटवर्क.
अगं तुझा आवाजच आहे ना तुझा आवाज ईना.
हम्मम्म, ते सारखं नेटवर्क प्रॉब्लेम लागलाय काय नव्हचं बाई. आताय येतो ना आवाज.
हा आता येतोय.
हम् हम्म ते खाली आमच्याकडे बेडरूम आहे खिडकी वगैरे नाही आहे गं
हम्म हम्म हम्म
असं ओपन वगैरे करायला. त्यामुळें आत मध्ये तिथं रेंजच येत नाही एक एकदा मगता मला असं वरतीच यायला लागतंय मग, ह
थंडी एक वाजायला लागली पाऊस आहे.
पाऊस नाही आहे बाइ पाऊस
नाही आहे पाऊस! हितच फक्त बदा, बदा, बदा
सकाळी तेवडा होता ब नाही आज सकाळी येते मा बारा वाजल्यापासून पाऊस नाही आहे इकडं
भारी हाय की बाई मग थंडी वाजते पाऊस आहे कसला
होय पावसात अजिबात नको वाटतेय गं बाई.
नको वाटतंय नव्ह काय सांगू थंडीला कुडकुडलं नेटवर्कचा आणि प्रॉब्लेम आहे अगं लाईट नसल्यामुळे ना नेटवर्कचा पण प्रॉब्लेम यायला लागलाय बाई.
हा हा
मस झालं.
काय नव्हचं.
इथं राहायला नको वाटायला तर येणार रे मी बस मला एका कंपनी सुद्धा जाऊ बघ बघून येणार नाहीतर आपलं मॅडमला सांगणार मला ऑनलाईन क्लास द्या. नसेल ऑनलाईन द येत तर राहू दे मी आपली घरला जाणार आहे मी काय राहणार
तिथं तेच सां बघून येजा आधी कंपनीत आणि मग काय होतंय बघ आणि मग कर काय तर कराय लागतय बघ केल्याशिवाय काय अगं तुला सांग ते ना ते तुला सांगितलेलं बघ मी ऑनलाईन काम आहे ते.
हा
हॅलो, त्याचा ते ना. हा नंतर ना एक टास्क येतोय तो, ह्याचा म्हणजे ट्रान्स जय
हा हा हा, बोल की आवाज येतोय तुझा हा
त्याच्या मध तो कनी कस हाय माहीत आहे काय,, म्हणजे, असं त्यांनी वॉईस देतात? त्यांनी सांगतात. आता म्हणजे, एक वाक्य बोलत्यात असं माझे नाव पियुष आहे. मग ते, आपण मराठीमध्ये टाईप करायचं आहे.
हम्म हम्म ह
असा आहे तो पुढचा, आणि ते खरं त्यातनं इन्कम जास्त होतय आग अक्षे
इन्कम जास्त होत म्हणजे किती किती आहेत ते?
च म्हणाय गेलीस ते, काय तसं नसतंय कसं हाय सांगू काय जेवढं तू जास्त कर शील वन सेन्टेन्स असतय ग ते, म तू सातशे आठशे करशील कनी. तर आपल्याला जास्त हे भरू शकते, आणि आपल्याला सारखं म्हणजे येऊ शकते पुुढं काम असं जास्त. महिन्याला पंधरा हजार पर्यंत त पेमेंट पडतय एकेकदा दहा, पंधरा, पाच
एवढं
होय.?
भारी आहे की मग
सुट्टी द्याय नाही, सुट्टी द्यायची नाही बग आता
सुट्टी द्यायची सुट्टी द्यायची नाही नुसत फोन घेऊन बस नुसतं फोन घेऊन बसायचं. च ग
फोन घेऊन बसतोय, खर युज करतोय काय नाही सांग
ते नाही
चांगल्या कामासाठी.
कान बाद व्हायचं फोनवर बोलून बोलून,
मग काय अगं आता काय करणार माहित आहे काय त्यातन पैसे आले का नाही.
हम्म,
आपल्या बिझनेसला तयार आता? होय, कुठला तर टाकायचा. खरं का टाकायचा.
काय ते सकाळी सांगत होतीस.
नाही नाही, ते नाही ऑनलाईन सकाळी ते रेजनाडचं किट मागवलय
आता येईल ते चार, पाच दिवसात
आता ते चालू करणार हाईसा.
ते करून
आवाज खरखरतय तुझा
बारक तयार करून बघणार त्यातन, कानातलं वगैरे रे आणि हे आपलं नावाचं किचन तेन असतय कनी
हं हं.
ते करून बघणार आधी. म्हणजे ते कसं जरा साधं सिंपल आहे नाही, ते दुसरं करा ते कसं जरा डिफ फिकल्ट आहे. काय झालं तर सगळं बाद होऊ शकतय नाय.
हं हं हं.
असंये. मग त्यातन आधी ते करून बघणार. आन ते झालं की मग काय करणार हा तेच की. छोट किट घेणार आणि त्यातनं शिकणार ग.
किचन वगैरे शिकायचं छोटं छोटं काहीतरी.
किचन, परत आपलं इरिंग्स वगैरे तेन आपण करू शकते नही. किंवा पेंडेंन सारखे आपण लॉकेट गळ्यात कसं घालतो या तसल पण करू शकतोय आपण. बदामाच हार्ट वगैरे तेन असं.
हं.
सांगायचं मामाच्या मुलगीला. हे आपलं नावाचं किचन म्हटलं
मला काय म्हणलंस तूय मी येतो पुण्याला. हे कर ते कर खरं. अ काय आता तरी हेच नाही ग प्लेसमेंटच नाही कुठं.
हा म त्यासाठी मी काय मी पण काय एवढं नाही सोड. किवा आता येणार मोठी दिदी. मोठी दीदी आल्यावर आणि आता आता आल्यावर चालूत आहे आणि. काय केलतीस काय कॉल? नाही नाही बिझनेस नाही. हं तिझ बिझनेस हे. तिज लई डोक हे आहे. ती म्हणते आ आता म्हणणार काय म बघितलीस का नाही क्लास लावणार आहेस का नाय? हे करणार आहेस का नाही? त्यांना कॉल केलीस का नाहीस? मी नंबर देलता, पार लांबन लवास बसते.
तुला नंबर दिलता?
अगं ती एक मॅडम आहे, ते ति क नाही काम तेन देते लावून देते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे करते ग ती स्वतः म्हणजे अस बिझनेसमॅन अस ते तुला मी हे देलते तवा, अ ते आपलं तुला ऑनलाईन मी ते रील पाठवलं नव्हतं काय ते? तांबे सर्वायसीस म्हणून. तसच ती पण करत्या वाटल ग. मग ते तांबे सर्वसच आहेत तेनि की नही काम कामाला लावून देतात. त्यांच्याकडे जायचं असतं. प त्यांच्याकडे शाखाहे संस्था त्यांच्या.
हं हं.
म तेनी का नाही कामाला लावून देतात. तसल ही पण करते वाटल. जाऊन मी काय गेलाच नाही, सोड तिला.
करत असेल.
आता काय ती पण सांगणार ती मॅडम तिला सांगितल्या वाटल. इंटर्नशिप करून दे म्हणून ह्याची,
हं हं.
गव्हर्नमेंट ची निघत्या ती.
हं.
अप्रेनशिप. करायची होती ऍप्रेंशिपच्या जागा निगल्यावर. भरायचा फॉर्मा न
आणि काय म्हणलीस महावितरणच्या जागा सुटणारयत काय झालं त्यात?
तेच की ऍप्रनशिपच ते ते थांब मी सांगतो तुला ह्य आज मी सानीला जरा मेसेज करायला पाहिजे ते कसंय ते कामाला असत्यात
ती मागला वेळेस काय म्हणली माहितेयं? आमच्यात बरोबर होती म्हणली नायी भरणार नायी भरणार आणि इथं न पुण्यातं गेली घरी आणि मग फॉर्म भरला, आणि मग ग फॉर्म भरला काम झालं वे त्या हेच डॉक्युमें डॉक्युमेंट व्हेरफिकेशन सगळ हां सगळं झालं कोल्हापुरात आणि मग ज्या दिवशी हुतं नां ते व्हेरीफिकेशन डॉक्युमेंटच त्यादिवशी काॅल केलता तिनं मला की माझं काम झालं आणि डॉक्युमेंट पण व्हेरीफिकेशन आज होतीत असं सांगाय लागलेली. म्हणजे सगळं काम झाल्यावर आधी आपलं बघत्यात पोरी.
पण हायतं माझ्या ओळखीच त्यांना मी सांगतो मी. आता आमच्या त्या मामांच्या मुलग्याला सांगतो जागा निघल्या की सांग
तो सांगतोय तो पाठववतोय सोड मला. तें याय लागलंय आं इंस्टाला रील याय लागल्याता. जागा निघल्यातं खरं ते खरयं का खोटायं कोणास ठावूक बाई आणि ते असं येतयं कि नागपूरच्या इकडं निघल्याता एक
काय झालं माहितेयं काय? चैत्राली आणि ते गेलते नां विप्रोला.
हुं होय होय विप्रोचे मी बघितलेला ऑनलाईन.
वॉक एन डाईव्हला गेलता ते रील्स बघून काय काय गेलतीत ना फ्रेशर्सला घेणार म्हणून. तिथं गेल्यावर सांगितलं की एक्पिरियनस पाहीजे म्हणुन तिथं माग आल्यात.
हुं म टाकायचंच कशाला म्हणाव रील.
तेच गं फेक हाय म्हणून सांगितलं त्या एच आर नं. आणि तिथं गेल्यावर नंतर म्हणलीत कि आमचा पहिला राऊंड झालायं इंटरव्ह्यूचा त्यात वीस का तीस पोर सिलेक्ट केल्यात. आणि रा उरलेल्या आम्हाला पाहिजेत म्हणून हें केलंय. आणि मग नंतर तिथं गेल्यावर सांगितल्यात काय की एक्सपिरियन्स पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे.
हुं हुं. चांगलंयं म्हण.
तिथनं माग आल्याता, संकाळी गेल्याता माहितेय? धा वाजता
अवघडयं बाई.
मघाशी आल्यात दोन वाजता.
बाकी?
बाकी काय नाय बघ निवांतयं. काय तर कराय पाहिजे ग असं बसूनच आणि कसयं ऑनलाईन पण काय करतोय आपण पण ते कसयं घरातल्यांना दिसत ना मी त्यांना काय वाट तय नुसतं मोबाईल घेवून आणि पप्पांसनी मी कायी सांगितलं नायी सोडं ऑनलाईन काम तेन करतोय म्हणून.
हुं.
त्यांनी म्हणांर आसल कशाला करत बसल्यास.
होयं ते तरं आहेतं मी कुणांला सांगीतलं असे लंच पर्वा दिवशी सांगितलं मगं पप्पां म्हणलेत करं कायं करं खर्चचा खर्च पुरतं तुझ्यां पुुरतं पैसे भेेटले तरी बांस